हॅलो, हो येतोय.
हं आहो मी काय झाली काही नाय मगाशी ना मी बाहेर गेली? मुलीला अनायला, म आता बाहेर गेले कि दोन-तीन कामानी
होयच की हा आणि एका कामात दोन कामं केलीच पाहिजेत.
आहेजवळच आहे एक दीड किलोमीटर पन मग गेलं का गावात सगळंच मग करून येता-येता चांगला एक तास गेला. हा, ते त्याच्यामुळे वेळ लागून गेला तुम्हालाही वेळ पाहावा लागला जास्
नाही नाही तसं काही नाही. नाही आहो तुम्हाला सोडून दुसऱ्यांना पण केला कॉल, त आता तुमचा कसा व्यवस्थित आवाज येतोय ते फोन चालू ठेवलाय आणि बोलतच नाहीत.
असच असं जसं तुमचं झालं ना तस मला एका व्यक्तीने काल चार-पाच कॉल केल्या आज पण केले ते फक्त कॉल करतात आणि दुसरीकडेच बोलायला लागून जातात.
तेच म ते मी तुमचा ठेवला म म्हटलं तुम्ही तिकडे बाहेर आहे तोपर्यंत दुसर्या तर करूया ना असं तर ते आ दोघी ती तिघींना दोघे तिघींचा येतोय त्यांचीच काम चालू आहेत, मला हितं हा हॅलो हॅलो करून माझा घसा तर हे झाला.
हो म्हणजे ते काय करता मला असं वाटतं हे दो एट टाइम दोन कामं करतात त्या त्यांचा जॉब पण करतात आणि हे पण जसं नाही आहे माझं म्हणण व्यवस
हा बोला केरावा तर ते दहा मिनटं काढावी ना तेवढी वेळ म्हणजे करायचं तर आणि मलाच बोलली एकदा की दोन-तीन मिनिट तीन मिनिटाचच केल तर चालतंय दोन ते तीन मिनिटं जास्त एवढं हे नाही मग केलं तर प्रॉपर चांगलं केरावं ना नाही
हो मग मला ऐका ना तुम्हाला ज्याने सांगितलं ना त्यांनी मला पण तेच सांगितलं. तुमचा कितवा कॉल आहे आ
अहो दुसराच आहे. अ तिसरा
तिसरा आहे ना आपला आता आपण कसं तिसरा नाही ना दुसरा आहे मला, दुसरा हा आपण आपण पहिल्यांदि बाळाविषयी बोललो ना आता हे हा हा. तर ती नाही ना त्या व्यक्तीने मला काय केलं काल पण दोन तीन मिनिटं आज पण मला म्हणे दहा मिन बोलायची गरज नाही आणि दोन मिनिट बोललं तर तरी चाल तं आणि काहीतरी नॉर्मल बोलायचं म्हंटल्याव असं नाही काहीतरी अ हे घ्यायचंय म्हटलं, विषय टॉपिक घ्यायचाय आणि ज्या टॉपिकवर बोलाय चे आणि दुसरे एक ज्यांनी माझ्याशी कालपासून बोलतायेत इतकं छान बोलल्या. आम्ही वेग वेगवेगळे टॉपिक घेतले. ह आता उन्हाळा उन्हाळ्याचे घेतले, त्यांच्या तिकडचं लोकेशन माझं झं लोकेशन घेत लं. आम्ही छान दहा दहा मिनिटं अ चारही कॉलवर बोललो. आणि या म्हणतात की तीन तीन मिनिटं बोललं तरी चालतंय.
हो आ, तेच की आणि त्यांनी सांगितलेत तेवढी वेळ म्हटल्यावर तेवढं पूर्ण कराय पाहिजे ना ते.
हो हो ना तेच ना मलाही कळे ना म्हंटलं यात. असं काय बोलताय? मीपण गपचीप राहिली, म्हटलं चला.
तेच की आणि तिने पै म्हणजे किती पाच का सहा वेळा त्यांनी कॉल केला. मी पा त्यांनी पाच सहा वेळा झाला, माझा पाच सहा वेळा झाला. लावत्यात आणि अ बाहेर त्यांच ते कुणाला काहीतर म्हणजे काहीतर दो एक संगतीत दोन कामं बोलताय ना?
हो हो सेम तुम्ही सांगितल ना, सेम मला वाटतं तीच व्यक्ती तुमच्याशी माझ्याशी तोच कॉन्टॅक्ट बहुतेक आणि त्या ना, म्हणजे आपल्याला फक्त फोन लावून देता आणि मला असं वाटत फोन साईडला ठेवून देता.
हा आणि चालू फोन थांबा दोन मिनटं म्हणत्यात्या आणि म्हणजे किती वेळ थांबणार तरी आप
मग तुम्हाला तरी, तुम्हाला तरी थांबा म्हणता. मला थांबा पण म्हणत नाही बोल बोलताच साईडला ठेवून देता. समोरच्याला कायतरी पैशाचे व्यवहार चालू राहतात यांचं.
हा हा हा पैशाचे हा.
वाटतंय दुकान शॉप वगैरे वग असं काहीतरी असं वाट हो हो आणि सरळ सरळ ते आपल्या एकदा विचारतात. मग मो म असं सोडूया असे पैसे कसे त्या भेटतील. आता ते का, आता कामावाली पण माझ्या मते रेक - - कॉर्डर्स करतील ना कॉल बघतील ना? काय संभाषण झालंय की नाही तरच पैसे देतील ना.
हा हो ना तेच म्हणलं मी तसं ते चेक - - खूप कडक चेक करतात. म्हणजे गेले मग ते. पैसे गेले एका कॉलचे हा. एवढं करायचं आणि मग- -
शिकाल दोन दोन तीन कॉलची - - केली सेम अशीच केली. आज पण मगाशी तुमचा- - कॉल लागण्याआधी- - कॉल मला त्यांचे असेच झाले नंतरचा तुम्हाला सांगते मी कट - - करून टाकले त्यांचे कॉल. आणि नंतर करत होत्या त्या मी नाही घे नाही नाही मग बोलण्यातच अर्थ नाही. तुम्ही जर प्रा आपला वेळ जातो ना ओ आता तुम्ही तर एवढं बाळ सांभाळून बोलताय म्हणजे तुम्हाला पण ते बाळ उठ - - ल की परत - - गॅप पडणार ना. मग तुमचा पण आराम पण झाला पाहिजे. बाळाचं झालं पाहिजे. खाण पिन झालं- - पाहिजे.
तेचं के तेच मिळतयचं म्हंटल - - मी मगाच्या पासून मी झोपले असते तर झालं असत. न त्यांच्यामुळे म्हणजे माझं- - कॉल हे झाला नाही ना त्यांचा झालाय का नाही माहित नाही.
मी ना मी तुम्हाला ऍक्च्युली काल - - केला होता बरं का सव्वाचारच्या आधी सांगायला पण तुम्ही उचलला नाही. मी असं सांगायला केला होता की हो हो हो की मी ना थोडस बाहेर जाऊन येते. नंतर आपण बोलू. हेच सांगायला मी केला होता पण मग- - शिवनी केला. आणि नंतर तुमचे दोन आले गाडीवर मी दोन्ही रिसिव्ह केले. पण पण आव येत नव्हता का गाडीवर
हा हो असको काय माहिती नाय म म्हणजे काय?
की म्हटले माझी वाट बघत बसतील. तर यांना सांगून देऊ आपण की आप पणं बाहेर चाललोय असं
ओके त्यात म्हणजे कळतय तरी ना ऍटलीस्ट हां म्हणजे असं सांगितलं किंवा आपण
हां नाही मी केला होता तुम्हाला चारलाचं केला होता चार चार दहा ला केला होता. की आपला एक कॉल झाला तुम्ही म्हणे ना कर ए आणि त्याच्यानं तर मी तुम्हाला लगेच कॉल केला पण तुम्ही साधा कॉल रिसीवच केला नाय माझा. म्हटले यांना सांगू आपण मलाया जाऊन यायला थोडा वेळ लाग
हा, हो ना म ते असं पण म्हणजे ऍटलीस्ट सांगितलं मला बहुतेक कळालं नाय का? तो तो चार दिसाडा कॉल करूया का म्हणून त्यांचाच होता बहुतेक ते मग बोलतय बघा ते चार पाच कॉल केले म्हनले का त्यांनी? त्यांचा चालू होता काय कुणास त्या म्हणजे उचालू ठेवते त्यात आलेला बहुतेक मला समजलं नाय. त्याच्यामुळं वेळेत झालं असेल पण ते व्यवस्थित बोललं तर होतयं नाहीतर म्हणजे आता तुम्ही ऍटलीस्ट सांगताय तरी ना मला वेळ आहे मी जाणारय बाहेर. म तसं सांगितलं तर आपल्याला पण बरं पडतं ना
नाय बहुतेक त तुमचा तुमचा त्यांचा कॉल चालू असेल त्याच वेळेस माझा येत असेल.
हा असं काहीतरी झालं असेल.
हं नाय मी म्हटलं कसंय तुमचं बाळय तुम्ही वाट बघत बसाल तुम्हाला आधी सांगून मग जाऊ मी तुम्ही तो कॉल रिसिव्ह नाय केल्या मुळगून - -
हं नाही नाही असुदे जाऊ दे काय यात - - म्हणजे माझं पण हेच चालूय ना त्याच्यामुळे मला पण म्हणजे पहिल्यांदाच कराला लागली ना मी दुसरा - -
हो हो होपण तरी ना कस आहे तुम तुमचा पण आराम झाला पाहिजे ना बाळ पण झोप - - ठीक हाय साहेब. दोन्ही गोष्टी होतात ना.
हं हो ना काय आता
आता झाला का ऊन थोडंफार खाली? कि नाही अजुन - -
मग थोडस झालं बघा पाच सहा पाच साडे पाच वाजेपर्यंत भरपूर ऊन असतय. सहा वाजलं की थोडसा थोडा नॉर्मल गारवा जाणवत घर हं हा हो की आणि घरात आता आम्हाला तर जायलाच येत नाही ना कुठं बाहेर तुमचं - - बाहेर तिकडे कुठे कुठे तुम्हाला फिरायला वगैरे आता? जाते सुट्टीत
अ हा फिरायला म्हणजे काही नाही आमच असं आता माहेरीच जातो आणि आम नाही. ते नाशिकच हेना नाशिक मध्ये आहे. राम मंदिर हे आणि त्र्यंबकेशोवरला बारा ज्योतिर्लिंग पैकी एक ज्योत तिर्लिंग हाईत.
हं हं असं पण हं हं ऐकून माहिती हाय की ऐकून माहिती हाय. हा हा. अं ते म्हणजे फिरायला वगैरे आता मुलांना सुट्टी आहे तेवढ्यातच जमतं ना. नाही तर मग
नाही आहो पण आता नाही जाऊ वाटत आता गेलो होतो माहेरी हा म्हटलं होत जायचं पण एवढं ऊन आहे ना भाऊ पण नाही आणि जायचं कधी ऊन साडेपाच सहा पर्यंत संपत्त सहा नंतर रात्री उशीरा कुठ कुठे जायचं सांगा बरं
हो ते पण आहे मुलं
किती ऊन लाग आठ साडेआठलाच हो त्याच्यामूळ आता सध्या खरंच सांगते कुठ जावं नाही वाटत आहे. मुलं म्हणत होती बळ जबरी चला चला पण भाऊ पण नाही म्हटलं. आणि मी पण म्हटल नाही बाबा एवढ्या उशी एवढ्या लवकर नाही म्हटलं जायचं. आता थोडस थोड जून लाग थोडा पाऊस पडला ना बरं वाटत. आणि यावर्षी जास्त डेंजर ये हो या वर्षी ना वातावरण फिरण्याजोगा अजिबात नाही नाही मागच्या वर्षी आम्ही माहेरी गेलो ना की जायचो आवर् चरला वनीिला रत नाशिकला राम मंदिर, ना तिथे पण तुम्हाला सांगते या वर्षी जाऊच वाटे ना कुठे
नाही नाही ह्या वेळेला ऊनच खूप खराब आहे ह्यावेळेच ऊन
मग ते जायचं घरलं हो आणि आणि लाब
ह होच की अ सकाळच नऊ दहा वाजेस्तवरऊन भरपूर आणि संध्याकाळी मग जायचं कधी पाच सहा नंतर बघून खाली झाल्यानंतर
मग परत ते जायचं जायचं कधी न्यायचं कधी
हा तेच की आणि मुलं असतात. ते वेळेत सगळं
नाही आणि प्रत्येक ठिकाणी जायला दोन दोन तास लागत. सहज आम् जिथेहतो ना तिथून नासिक जायला पण दोन तास लागात त्र्यंबकेश्राला जायला पण दोन तास दोन अडीच तास वनीला जरी जायचं तर अडीच त ति लागतात. चांदवडला पण दोन एक पाच लाख जायला तांदवड पण आमच्या जवळ ह
होय का? हं छान आहेत पण ते मोबाईलवर- असेच बघितल्या ठिकाणी छान आहेत ते. तुमच्या इथे जवळ आहे. तुम्हाला ते बरं आहे आपलं.
हा -आज चांदवडला ते देवीच आहे न साडेतीन ह्या च्या पैकी- आणि वणीला ही तेच की साडेतीन पैकी. आणि- चांदवडला अर्ध पीठ आहे आनी वनीला एक ह. आणि- ह- आनी हो आणि दिंडोरीला पण त्यांनीच स्वामी
ह हं.
ते दिंडोरी ला आहे ना आमच्या पासून जवळ आहे. हम्म- आम्हाला सगळं दोन एक दोन तासावरच आहे.
हो -बऱ्या मध्ये म्हणजे मध्ये मध्ये असं आहे म्हणजे तुम्हाला जवळ असं प्रॉपर राहटा येईल जवळ जवळ
हा म्हणजे माहेरी गेलं ना की तेवढंच एकदा वणीला जाय - एकदा छान वाटलं जायचं नाहीतर मग हाहां नाही तर मग नाशिक, त्र्यंबकेश्वर
बर -तेच कि, ते होतय आपल्याला म्हणजे जवळ असलं की होतय ना? व्यवस्थित आपलं फिरायला वगैरे पण होतय आणि जायला पण येतय अशा ठिकाणी आणखी? तुमच्या इथे फेवरेट आहे. कि स्पेशालिटी काय? खाण्याची
हो नाही मी हा हा मी स आहेच आहे बरतर काय काय असत? काय विचारूच नका सध्या प्रकार तसे भरपूर आहे हो बाकीच
हम्. बरं आहे ते म्हणजे वेगवेगळ्या स्पेशालिटी असतातच कि तिथली फेमस ऐकलेय ते नाशिकची मिसळच. हॅलो